हा, येतोय का आवाज?
जरा कमी येतोय.
मला येतोय व्यवस्थी
बोला तुम्ही? हा बोला मी बोलते, हा येतोय थोडा कमी आहे, बोला तुम्ही, बोलते.
काय नाही काय चाललं? आवरलं जेवण वगैरे?
हा आवरलं बघा, तुमच?
ह. हो आमचं पण झालं जेवण वगैरे हां जेवण झालं म्हटलं बसलो होतो.
हं. आवरलं आमचं पण जेवण वगैरे झालं.
हां.
माझा आवाज येतोय तुम्हाला चांगला?
नाही तुमचाआवाज मला कमीे येतोय पूर्ण कमी येतोय मगं हां आवाज पूर्ण कमी येतोय तुमचा?
हम! तुम्ही पण उठून बघा बरं रेंज मध्ये मी आहे मी रेंज मध्येच आहे फुल रेंज दा
हो. आता थोडा क्लिअर येतोय बघा. बोला तुम्ही बोलत राहा म्हणजे बोला
ऊन काय म्हणतो तुमच्याकडे ऊन काय म्हणतात.
हो ना ऊन खूप आहे खूप खूप आहे पाऊस रा त्री येतो तर सकाळी नसतो तुमच्याकडे?
आमच्याकडे तर पाऊस हा प्रकारच नाही अजून सुरू झालेला ऊनच आहे.
आच्याकडे रात्री आहे खूप आहे पाऊस. हो हो खूप आहे लाईट जाते रात्रीची.
हां हां नाही आमच्याकडे पाऊस पण नाही काहीच नाही. लाईटच काय लाईट अशी पण जातच राहते हम्म.
आमच्याकडे नाही पाऊस रात्रीचा असत त्यामुळे कस लाईट जाती. सगळी काम थांबतात. मुलांचा अभ्यास
मुलं काही
हं.
झोप पण येत नाही लाईट गेल्यानंतर
हम्म.
एक तर सध्या गरमी किती आहे ना. लाईट येतच नाही हं.
नाही नाही.
बाकी काही नाही बाकी तर हा
पावसाळा केंव्हा सुरू होतो म्हंटल आता जून मध्ये सुरू असतो ना सगळीकडे.
हो दरवेळेस होतो सुरू यावर्षीच झाला नाही सुरू
हां हां हां मग काय आणि झाडे वगैरे लावली हां.
आं या वर्षी पाऊस लेट सांगितला ना.
आमच्याकडे आहे भरपूर आहे. आमच्याकडे आहे गर्दी पण भरपूर आहे, पाऊस पण भरपूर आहे आमच्याकडे गर्दी फार असते. ते नाही का पाऊस जरा जरी झाला तर वा
तुमच्याकडे जा तुमच्याकडे झाडे जास्त
नाही तर काय म्हटलं?
झाडं जास्त आहेत का तुमच्याकडे?
नाही हो बाल्कनीत आहे झाडे लावायला जागाच नाही त्यामुळे बाल्कनीत हाऊस खूप आहे झाडे लावायची. बाल्कनीत लावली आता पावसाळ्यात नवीन नवीन रँडम लावायची, तुम्ही कसं करताय?
आमच्याकडे नाही, पाऊस नाहीये काहीच. अजून आणि झाडं वगैरे लावलेली आहेत. मी थोडीशी दारा पुडे, फुलांची झाडे आहेत माझी जास्वंदीच आहेत पण मोठे मोठे ठे माझे जास्वंदीचे दोन तीन झाडे आहे. कडी पत्त्याचे दोन झाड आहे मोठे मोठे दोन तीन आणि परत आपले पारिजातक आहे चांदणीच्या फुलांचं आहे अस सगळे मोठ मोठ्या मोठ्या फुलांची झाड आहेत, त्याच्यामुळे चांगलं जागा तशी काही नाही तर नाही नाही जागेच काही नाहीये मी काय केलंय मी अगदी समोर कंपाऊंड ला खेटून लावलेली बाहेरच्या बाजूने झाडं काही खूप नाहीये खूप नाही पण मला आवडतात फुलं.
हो मला पण मला पण झाडं खूप आवडतात. पण कसं आहे सारखं शिफ्टिंग शिफ्टिंग होत असं त्यामुळे नाही करत मी. तुळशीचं एक झाड आहे कोरफडच एक आहे आणि दोन तीन अशीच, शोची झाडे लागली आहे.
ते तर आहेतच माझ्याकडे तुळशीचे कोरफड.
हा जास्वंदीची मग सगळ्या कलरची आहेत, काय कोणत्या कोणत्या कलरची आहेत.
जास्वंदीना एक, एक ऑरेंड आहे. डबल पेटर्न लागते का? हा. तशी आहे ऑरेंज, पूर्ण डबल पॅटर्न आहे गुलाबा सारखी दिसते मोठी आहे आणि खूप मोठी आहे आणि एक गुलाबी आहे. आणि एक लाल कलर आहे अशे तीन आहेत जास्वंदी माझ्याकडे.
हा
हम्म
हं का!
तुमच्याकडे कोणती आहे जास्वंदी वगैरे
माझ्याकडे जास्वंदी आत्ता लावले मी जरा पाऊस सुरू आहे ना म आता
हो
बावजातून आणले, नर्सरी मधून आणले नाते कुठे काय? बघू आता कसं लागत ते आवड खूपआहे म्हणून काय?
मी पण नर्सरीतनच आणलेलं होतं. मी पण असं नर्सरीतूनच आणलं होतं, एक तर माझं पूर्ण केशरी केशरी. म विसरली होती असं. नाही नाही असा केशरी म्हणजे असं ऑरेंज कलर या साईडन जास्वंदीला आणि मध्ये मंग पिवळा आहे.
म्हणजे कसं आहे आमच्याकडे कसं आहे एक. सकाळी वेगळा कलर, दुपारी वेगळा कलर अन संध्याकाळी वेगळा असा वेगवेग कलर होता त्या जास्वान्दाचा, असा एक मी माझ्या माहेरी बघितले.
हो का?
एकच झाड पण तीन कलर देत ते, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ अस वेगवेगळे कलर असतात ते जे होतात.
हम्म हम्, हन हन तसं नाही ये मग आमच्याकडे, पण मग हे माझ्याकडे एक ऑरेंज ये, एक तुम्हाला बोलली ना? अ डबल पेट आले आणि एक. क् एक गुलाबी ये, मोठ्ठय आणि एक प्लेन रेडये. नॉर्मल जे असतं ते. चांदणीचे चांदणीचे फूल आहे.
झाडांच्याकडून होऊन जरा फ्रेश वाटतय.
हो मला माहिती होत, बाहेरून आल्यावर.
ह आमच्याकडे तरी पण, झिरमीट झिरमीट पाऊस आहे. आणि आमच्याकडे प्रेक्षणी स्थळ असल्यामुळ असं भरपूर म्हणजे झाडं झुडपी छान आहेत. मस्त! वाटत पाऊस पण आहे, सध्या बारीक बारीक आहे. झाडं आता लावली की, जगतात त्यामुळे मी आत्ता थोडी छोटी छोटी आणून लावायची. हम्म, तुम्ही कधी लावताय झाड पाऊस सुरू झाल्यावर?
आ काय? सुरू झाल्यावर?
झाडे ठेवायला होतय म्हटलं, पाऊस सुरू झाल्यावर काय म्हटलं?
हो हो, पाऊस सुरू झाल्या वरच लावते.
हम्म, आणि अजून काय? आमच्याकडे आता पाऊस आहे, त्यामुळे मी कालच मैत्रिणी मैत्रिणी सगळ्या जाऊन माती वगैरे, आणून बाहेरची रोप आणून लावायचेत. काल आणून ठेवलोय, आता उद्या लावणार मी. आणलयं सगळं माती वगैरे, खाली पॉट वगैरे. आता लावणार उद्या.
हो ना.
ह ह, वेल खाऊच्या पाणांची वेल तेच एक आणलय परत आबोलीची झाड लावलीयेत, ते काय आबोलीच एक झाड लावलं की, सगळं पसरतयं. तेच्यात बिया
हो आहे ना, छोटे छोटे पण आहेत माझ्याकडे आबोली ये परत सांगते. कुंदाचं झाडे आहे, आणि ते छोटे छोटे शो पीस असतात ना, ते बरेच झाडे आहेत. माझ्याकडे शो ची
हाअ.
ते कुंड्यांमध्ये असत ना, छोटे छोटे.
हा ते इनडोअर पण लावता येत ना, इनडोअर आउटडोअर.
हो, इनडोअर म्हणजे मी आत नाही ठेवलेले घराच्या पण कंपाउंडच्या आतचं आहे, माझ्याकडे मनीप्लांट हा बरीच शो ची दोन चार प्रकारचे वेगळे वगळे असं
हा.
आहेत बरेच आहेत हम्म,
ह ह ह. आणि काय म्हणताय?
बाकी मग?
काय म्हणला?
तुमच्या इथे नर्सरी आहेत का जवळ?
जवळ आहे, लांब आहे ओ पण झाडं आम्ही पण, आमच्याकडे माकड ठेवत नाही म्हणजे असं त्यांना खायला काय जास्त हे असल्यामुळे ते झाडांची पानं फुलं कळ्या सगळ खात्यात. आ मग जास्त लावत नाही, तेवढच शोचे. फुलं वगैरे येणारे जास्त नाहीत, माझ्याकडं. आहे जवळ आहे, नर्सरी वॉकेबल आहे.
ह ह ह. माझ्याकडे पण ना आहे, थोडी जवळचं ये एवढे काही अंतर नाहीये आता मी माग च्या मागचे श्रावण होते ना. मागच्या श्रावण महिन्यात बेलाचं झाडं आणल होत मी. बेलाचं झाड लावलं छान झालयं. हा नाही बरं, असतं पूजेला वगैरे मी काय केलं वरती लावल नाही लावलो, कारण ते असंच आहेत तुम्ही बोल्या ना गाई वगैरे तोडतात.
हा हा.
ह आमच्या कडे माकडं वगैरे नाही, पण मग गायी आहेत.
ह ह आमच्या कडे जास्त येत ना. मग काय काही वाळत घालता येत नाही, बाहेरचं.
हो काय, एवढ्या प्रमाणात आहे का?
होय, भरपूर प्रमाणात आहे. त्यांचाच एरिया आहे हा, आम्ही त्यांच्या एरियामध्ये आल्या सारखं झालयं.
हो का, आणि ते तेच केलंय सध्या माणसांनी तेच केलं त्यांच्या याच्यावर हाकप.
हेच ना झाडं तोडून तडून सग बिल्डंग थांबले त्यामुळे त्यांना
ते विचार आपल्या या्याच्यात आलेलेच नाही आपणच त्यांच्या या्याच्यात गेलो होत.
म्हणून म्हणते मी सचरी
ह तच तर
आणि का का?
बाकी काय नाही हो मग तेच ना झाड असले ना की पाण्याचा पण प्रॉब्लेम येतो उन्हाळ्यामध्ये- आता आम्हाला बघा पाणी आमच्याकडे चौथ्या पाचव्या दिवशी येते तुमच्याकडे कसं येतं पाणी
आमच्या एव रोज पाणी पाण्याचा काही तुटवडा नाही अजिबात तुटवडा नाही. आणि रोज किती किती?
थ्या चौथ्या पाचव्या दिवशी येतं झाडांनाला घालायचं घरात भरायचं.
नाही म्हच्या ते रोज आणि सगळ्यांना दोन दोन टॅप असल्यामुळे म सरकारी घरते दोन दोन असल्यामुळे कस. दोन दोन पा नळ असल्यामुळे पाणी भरपूर आहे.
बरं मी दुसरा कॉल करते तुम्हाला हा लगेच करू.
हां.
लगेच करते हा. हॅलो
हा हॅलो.
हा म्हट लगेच कर तुम्ही ऑनलाईन राहा.
नाही धान तर खा तुमचे?
हो हो झालीत.
ह कट करा तुम्हीच?
हो मी कट करते आणि ऐका ना लगेच ऑनलाईन राहा लगेच दुसरा करते कारण मला पण नंतर जमत नाही परत
नाही तुम्ही केरा ना मता मी करा ला भाऊ
नाही होत नाही अहो एका आता माझे टोटल होऊन जाऊ द्या आणि मग काय माहिती सांगते मी तुम्हाला साध्या कॉलवर
हो.